हॅलो हा बोल ना हा हा
लावला
हा का नाही-नाही आता किती टाली वाटत आज.
मला का पाच सब संडास लाल होते
किती आणले पाच का?
ते एकच आलेलाय हा पण त्याच्यात पाच वेळ समजा फोन करायचा
पाच वेळेस फोन करायचा हा मला पण मी लिहितो मग मी तु
हा हा चालेल ना पाच वेळेस फोन समजा करायचा आणि दहा मिनट बोलायचं एकमेकाला आणि मंग ते दहा मिनिटं झाले का मग सबमिट करायचं
काय करतीये
मी करत कापत होते ब्लाऊज आता
हा का? आगं त्या शोब राणेला केलता मीे त्या दिवशी फोन तिनी कॉलच नाही उचलला तिनदा लावला रे बा तिला पैलं सांगून फोन केला बर का
चाल्लं गेलं पाहिजे म्हणजे करायच्या आधी सांगावं लागतं आपण कॉल कर
नाही मग माझे तीनशे रुपये ना. पाणी आणती की, मी फोनच नाही उचलला. आणि तिचे मी दोनी-तिनी सगळे कॉल उ उचलली बर का माझा तिनी उचललाच नाई उचलतच नाही म्हण ताई.
हे होतात ते पैसे कट होतात का?
मग पैसे नाई येत नाइ उचलल्यावर आत तुझा मी उचलला तुला बोलू राहिले दहा मिनटं तुला शंभर रुपय येतील पण मग माझा कॉल तू उचलला पाहिजे ना केल्यावर.
हा ते बरोबर आहे ना मग, मग मी तर दोन तीन वेळेस करेनच सुवर्णाताईला मग माझं असंच होऊन जाई मग
अहो नाही तेंनी पैसे नाही टाकले. मग मला त्याच्या वाले आज आलं ना.
हाव का? आणि किती कॉल करायचे हा करीन ना
पाच कॉल करायची ना. पाच वेेळा
हा हा पाच वेळा करायचे.
हा माझे दोन वेळा झाले तीन कॉल राहिलेले ते करायचे पुण्याला गेलते मी पोरीकडे ना
त त्या तवर चालतो त्या दिवशी मग मी म्हणलं ताईला फोन करून बघू आपण यायले का, मग तुम्ही तिकड त्या शबा पहिला केला मग शोभताईला लागला होता. आधी त्यां फोन करून सांगितलं एक दोन वेळेसचच वाया गेलं.
तू बोलली का मग त्यांना तू बोलली होती मग ना शोभाला
नाही त्यांनी आणि नंतर मग लावला त उचलला आता
आसय का
त्याचे कट होऊन जात्यात.
मग त्याची कटून जाते ना शंभर रुपये तसंच हे बाई ते समोरच्यानि उ
हा ना नाही माझ ठेवलं काम मग मी काम आवरल्यात. आता कांद्याचे चालू होते आता आवडले.
हा कांदे काढून भरून ठेवले का?
हा हा ते हे आमचे कांदे निघले दोन ट्रीप
पावण्याचा जीसीपी कुठं चालू आहे ग?
जेसबी इकडं चाले वाटत अ कुठ चालू भरत जेसवी जेसीवी कुठ चालू वाट पण चहापाणी ईकडं चालू आहे.
असं काले लांबे बाई बाई आम्हाला भय भेटाणार नाही बाई शेणकत भरायला जी त्या वावरामधी नाली है का ती नाली निट कर नाही.
हाव का? तिकड आलंच नाहीकडे मग तुम्ही अ म्हणजे आता आलं बी असल तर माणसं काही सांगत नाही. ह हा आलं आ आज जाणार हे व्हय त्या
अय्यो आज जाणार मग माझं पण शेणखत उचलायला लावा ना मला
त्यांच शेणखत उचलयाचं आणि काही काम आहे वाटतं
हा
कामाच काम किती घंटे म्हणे ते एक एक दोन घंटे. हा फोन करेन तुम्हाला जर आलं तिकड ना तर अजून काही यवस तर भरवसा नाही राहति इकड जर उशीर झाला तर.
आपण रात्रीच कोणतही आमच्याकडे माणूस नाही बर का जला रात्री जायला
हो ना ते इकड जरायला असलं तर अजून इकडच ये ना
तर चालता का दोन तीन तास काम चालणार ते हे नाली चाललय मधून पापलाईनची छोटी पाईपलाईन कर नाही खडी खडीनी
भरपूर वेळ चालल हो का बर सांगून ठेवते मी ते त्यांनी पग मला फोन केला का मग तुमला सांगन
हा ना शेणखत उचल नाही मणा पण तुम्हा सांगते पाईपलाईन कर नई वावरातली
हौ का शेणखतलं मग ट्रॅक्टर पण लागल
नाही ट्रॅक्टर भरून घेईल मी दुकान चावी त्याच्याच काही टेन्शन नाही फक्त जीसीपी पाहिजे हा आणि परत तुरस सांगते माझ्या वावरामध्ये ती पाईपलाईनची नाली का ती कोर नाही दर्शिक हा हेच समर आणि ते थोडं थोडं आलं वळ उचल नाही अर्धा एक तासच काम आहे माझ्या भावरामध्ये बी हा म्हणजे चार पाच तास काम कारण म्हणा माझं दोन्ही वावरण मधी पाच एक तास
हं बर बर चालल ना
हा काय तास घेत्या
भरत काय घंटा घेत्या घंटा काय घेत्या किती चौदाशे म्हणरल ते हा म आता डिझेल भेट त्यांनी ना
नाही ना म्हणा बाराशे रुपये चालू आहे
बाराशे हा पहि बाराशेच होता पहिले आहे ना
हा
पहिले हा ते म्हणते हजार होता बाराशे होता आता डिझेलच ते उ राहिल ना डिझेलचे भावने वाढले का आता
हा मिट्टीची रान होती पण तुम्हा किती लागत पस्तीस एक लिटरचं.
डीजेल आनून ठेवत्या
हा म हजार रुपय घाल. त घ्या मला.
बरं तर सांगते मी त्यांनला लावू फोन करिन. हा डीझेलच भेट नाई. कालपासून लगे असे नंबर लावेले पेट्रोल पंपायवर.
आ का.
हम्म आज आमी गेलो येला. म्हणलं घरी काही वाट त नई पण पाहिले सगळ्या पेट्रोल पंपायवर की आनिन गाड्या असा नंब्र लागेल ल लाम लाम.
हा मंग.
लयच म्हणलं काई येतो म्हणलं.
लईच गर्दी येते मोदींनी आता डिझेल बंद केलं. तुला सांगते सोनं बंद केलं चांदी पण केली येल हा काय.
खात्या काय मंग आता. रा उपशी. हा ना आणि आता डिझेल ते तर मेन लागतच ना आता. समजा गाड्याला ते सा आता स्कुट्या तेन निघल्या चार्जिंगच्या पण अशा गाड्या मस्त चीन ला ते लागतच ना डिझेल मग
अ पोर बीर बरीए ना?
हा पोर बर हे ना. ते हे दिलं का सॅट्यूरेशन आं. सकाळी गेलं का? काल मेसेज टाकलत मॅडम नी मला काय वाटलं आज आपल्याला बोललेलच काय कनु कुलताबादला. म मॅसेज नव्हता टाकेल का मॅडमनी. सर्व प्रवाक समन्वय त्यांना कळवित होते मला वाटलं बोलवेल काय करु मी मग मी मॅडमला टाकलं आज मग ते दावं होतं ना आजीच रेलला तर मंग आज तिकडं गेले हुते तर म्हणलं बाई काई आसल का तवाच काई न काई निघत म्हणलं.
मग तू इकडूनच गेली का रेन ला
नाही इकडून गेलतो आम्ही आज इकडून गेलो होतो ना अं खुल्ता बहादूर
नगिल
हा तिकडून ने गेलो लय हा लय रास खराब आहे ओ तिकडून होती दोघी जनी नई मी तिकडं नई आलो
नाही का
हम हा ते काय संबाजी नगरला राहत्यात त मंग कुंड
हा ते बी हाय
रिकामा ऑडिओ लेकीकड राहायला
कुडं कुंड गेल्यावर मग येन बी नाही होत ना
हा आणि दुग्धव्यव त्याजी ट्रेनिंग बॅच चालू होती त मव कुडं मवतीला जायल नव्हतं झालं आजीच्या तर मग येतचता जावं लाग
हा ग कस काय आयली मंग दुग्ध व्यवसाय
सण बार रयली
हा का जेवला कुटून यायचं ग
जेवायला येतो ना ज गटातल्या महिलेन सांगिलं होत नाही का
हा का किती दिले तिला पैसे?
ऐंशी रुपये प्लेटी ना म्हणे बाय आता मग कितीन दिले पण ऐंशी नच देई ना अं ऐंशी रुपये प्लेटी दोन भाज्या काय सामित होते
रिकामा ऑडिओ
अं अं पोळी भाजी वरण भात अन गोडपीन आणायच्या एखांद टाईमाला म्हणजे कंटाळून म्हणजे नुसतं पयलच तुलशी आणलं स्वीट
हा का
हूं
हं
अन चा आन चहा आपण दोन टाईम समजा न तो कधी हाय तर कधी नइये असं
त्या ऐंशी मधी च्या बी होता का?
हा चहा होता त्याच्यातले.
हा मग काय पुरलं असन इ तिला.
गाव पुरलं असंना ओ.
कस काय?
मग काही सगळ्या रेग्युलर आता गावात म्हनल्या काही तीसच्या तीस जणी थोडी जेवायला रहात होत्या.
हा का?
मग त्या रहायच्या पंचवीस अं समजा पंचवीस एकवीस बावीस अशा काही जायच्या घरी काही रहायच्या. कोणी राग राही चल. लगेच सवय कंपलसरी थोडीच तीसच्या तीस साठ होत्यात. लेफ्ट रोडलो आणि म्हणजे सांगेल तस नव्हतं ना. आता आठ स येट गेले आपल्या कि ती राहतात म्हटलं व्यवस्थित.
हा.
तस नव्हतं.
फिकाई बनाव. थांब हम्म चालतंय. हा लवा मसाला मिक्सरचं डबा माहीत पातं घेऊ.
स्वयं स्वयंपाक चालेल काय?
हा ती म्हणती खिचडी बनवते काय मसाला संपला बाई आमचा मसाला करणे.
हावं का? काळा मसाला टाकून भारी लागते खिचडी.
म्हणला तिच्या
काय शिरडीला जाण होत नाही आपलं.
तू निघतच नाही घर सोडून तुला
होत नाही हेच चालू राहत आपलं काहीन काहीन.
तुला तर म्हणले पावनेला घेऊन चल बाई शिर्डीला शिर्डी जाऊन आण तुला माय माहेराला भेटून आनीती.
आपुन आपलं आपलं पाहुणे घ्यायचे. त्या म्हणलं जाऊ वॉटर पार्क पण आहे तिथं.
नको पाहू ए बाई. झालेत किती मग पाच एक सा तरीपण इनरी त्याला
हाव का मग मजा कधी होईल?
नको बाई काय नको तू जाय बाई.
बर बर चालन हव हव तुम्ही करा मग हा मला करा साधा कॉल करून सांगा मग मी उचलन.
तू सयपाक करणार आहे का? आव तसं
बर बर चाल हा